हो
हॅलो हॅलो हो आवाज येत आहे ना हो झाला नस का
नाही नाही तुझं झाला
हे चालू आहे शिजचा कांदे टमाटे अ हे थोडं आज का खिचडीच आहे आहेत इकडे खांदेशी खिचडी बनवतात थोडंसं पॅटर्न वेगळे
हो ह कस
हम आता जर असं कांदा झालं टमाणटे झालं हिम म्ह खोबरं झालं आणि मिरच्यात हलं आणि लसण हे सगळं काय करतात मिक्सर करतात
हा हा म्हणजे कच्च का बाजून
अ भाजत फक्त हे असतात अ खोबरं
अच्छा
आणि बाकी सगळं मिक्सर करायचं ते मिक्सर झालं कि मग कांदा पण थोडासा वेगळा ठेवायचा हे वेगळा ते वेगळा.
अच्छा म्हणजे कट करून वेगळा आणि मिक्सर ला लावून वेगळा. हा
आणि मग फोडणी देताना मग त्याच्यामध्ये बी डाळ तुरीची न
हा.
आणि आपण जसं फोडणी देतो तस देतो पण त्याच्यामध्ये थोडस फ्राय करताना हे चटणी वेगळे टाकतात ते.
अच्छा चटणी आपली लालस न? का मिरची वगैरे
मिरचीचे पण करतात ते आणि हे
हो मिरची तर मिक्सरला लावायची ना मिरची कांदा टोमॅटो आणि खोबर हे न? अच्छा
हम्म
टेस्ट खूप वेगळी लागते आपल्या याच्यापेक्षा.
हा वेगळीच आहे पण इकडं ते काहीतरी नाही का आपण म्हणतो न ते याची भाजी. ते डाळ टाकतो बघा आपण गोल गोलगोल करून मिक्सर करून.
अ डाळ चना डाळ?
चना डाळ नाही. अ उ मला वाटते? उर्धाची डाळ का नाही अजून कोणती डाळ असते ती? मग डाळी मसूर नाही इकड मसूर तर खातच नाहीत.
हो का
नाही मसूर कोण खातेमध्ये त मग मुसलमान आणि कोणी वा लं तर खाता तिकड तस खातच नाही एकदाही नाही.
मग डाळ कोणती आहे चना डाळ आहे. मसूर डाळ, आहे आपलं उडीत, मूग.
हा उड उडीद नाही अजून एक कोणती तरी आज मी बनवली होती हा मुगाची डाळ. मुगाचं नसते का काहीतरी वड्या बनवतात आपण.
हो हो हो मूगडे बनवतो.
मुंग असं काहीतरी टाकतो बघा भाजीत आपण ते
मग वड्याच म्हणत आहे. का वडे करून म्हणत आहे?
ते असे गोल गोल टाकतो ना आपण ते बनून भाजीत रसात. त्याला काहीतरी डुबुक ढोकळा म्हणतात तिकडं.
हो
हा त्याचे गोल गोल गोळे बनून त्याला वाकून ढोकळ्यासारखं त्याची भाजी. त्याचे भजे ह मुगाचे
ट्राय करायला भेटायाचे.
तशी क तशी आपल्यासाठी नवीनच आहे म्हणा ह्या भाज्या. अजून खांदेशी कडी. तर मी त्याचा खदे खांदे शिक का त्याचा मी व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला मी टाकाल व्हॉट्सअपला रेसि चा आणि खांदेशी खिचडी काही बनवला रेसिपी असं म्हणजे ठीक आहे अशी
अच्छा अच्छा टेस्ट आपल्या मसाले भातापेक्षा खूप छान लागते त सेम हॅलो हॅलो हा हॅलो हॅलो हॅलो हॅलो हय हॅलो